ऐकू याली का?
हा याले याले.
ह काय बोलाल त, हूं सगळे प्रोफेशनल असत
हा डान्स बद्दल बोलातास ना तू हा?
तेच!
असं क्लासिक-क्लासिकल पण असत्यांत का?
सोय!
हा!
ते सगळ अस आ क्लासिकल.
हां हां!
ते ग्रुप मध्ये ये नाही. बत्तीस कलाप्रकामध्ये सगळ्या म्हणजे सगळ्या गोष्टी.
हा!
म्हणजे ते आपण कुठल आ! तातर कामपसून.
हा!
म्हणजे कागद फाडून ते चित्र तयार करणं.
हा हा!
परतअ हं! आपलं फेकलेल्या वस्तूपसन काय कर अशी? अ गोष्ट झाया कारण कि, त्या वेळेस तिचा उपयोग होणार नाय.
म्हणजे टाकाव पणसण टिकावू.
हा हा ते!
वाहा! गेल्या मंग गेल्या वेळे ला काय केललं तुम्ही टाकापासून टिकावूला.
ए आय चा रोबट केलता.
हा हा! मग तेव्हा काय असं, नंबर बसलेला का, नंबर बसलेला का?
नाही नंबर त्याला बसला नाही, सगळी अशी तगडे असतात रे! कॉम्पिटिशन ला का नाही!
म्हणजे त्यानी असं सब्जेक्ट देतात का, त्यावर त्यावर तयार करायचं?
होय आण ते सब्जेक्ट पणं तिथं गेल्याव स्प र्धा चालू व्हायच्या आदुगर एक पाच मिनिटं तव्हा दिला जातोय त्यामुळे सगळ्या गोष्टील त्या म्हणजे तुम्हाला एखादा सब्जेक्ट दिला, आण त्याबद्दल तुमच्याकडं कायंच नसलं
हा-हा
आणि विषय काय आहे तयार करणं फक्त नसतय मग त्याची माहिती पण लागत्या मग त्यात आता अ तुम्ही का केला? असं पण विचारतात की असं तुम्हाला का वाटलं की हे करावं?
हा
मग तेव्हा पण तुम्हाला सांगायसाठी लागत्या म्हणजे माहिती
स्पेशल सांगायला लागतय सगळं मग ते कशामुळे? काय? हा हा आता काय करू शकतो?
मग आपण तयार केलेल्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही एखादं समाज तू टोपन लावलास
हा
टाकापासून टिकाऊ करायचं, मग टोपण लावलास
हा
तर ते टोपण तुम्ही का लावला तिथं?
हा -हा एवढं डीपली विचारतात?
हा त्याचा कलर पण बघितला जातोय, तिथे कलर कुठल्या? हेचा आहे मग, ते तुम्ही का दर्शवताय काय ते दर्शवते?
म्हणजे असं तर ग्रीन कलरचं असले, तर तर ग्रीन अ..... ब्ल्यू, रेड
रेड असला तर, ते डेंजर झोन, किंवा लो बॅटरी असं
हा -हा
असं प्रत्येक गोष्ट छोट्याहून छोटी गोष्ट बघितली जाते त्यातनं नंबर काढतात
हा- हा
कारण जजेस पण एवढे या लेवलचे असतात की हा
म्हणजे असं..., पूर्ण असं..., त्यात असं.., डीपली असं क्वेशन विचारतात
हा म्हणजे पूर्ण हे त्यांचं माइंड म्हणजे हम तुम्ही ज्या माइंडनं केलाय तयार
हा-हा
पण असं ते ओळखाय याय पाहिज कि, पहिला तुम्ही सांगायचं नाही काय केलाय.
हा
तेंनी बघणार ते ओळखणार हा मग त्यांना झालं क्लिक हा हे हे आहे मग त्यांना विचारतो तुम्हाला त्यांनी डायरेक्ट विचारतात हे का केला तुम्ही?
हा
तुम्हाला का करू वाटतं ही मग केलाय तर मग त्याचं माहिती थोडी-फार द्या.
हा मग त्याचा उपयोग काय होणार हे असं हा
हम आणि त्यात जास्त प्लॅस्टिक पण वापरायचं नसतय
हा हा मग ते बाकीचं साहित्य कुठनं गोळा करायचं सगळं का तिथल्या तिथलं तिथलं त्या ठिकाणीच गोळा करायच काय आपण घेऊन जायाचं
काट्या
मग थोडंफार आपण घेऊन गेल्यावर चालणार नाही तिथं?
थोडं चालतय, पण ते कसं अ नंतर म्हणजे एकदा स्पर्धा चालू झाली मग पहिला साहित्य आणून ठेवायला वेळ देतात पाच मिनिटं.
हा
सध्या तुमच सगळ्यात आलं पाहिजे त्यानंतर बाहेरनं साहित्य आणायचं,,, ना तुम्ही चार, म्हणजे चार पाच जणांची टीम असत्या.
हां.
त्यांनी बाहेरच जायच नाही कुठं.
हा, मग ते मग तुमास्नी तर टीम टीम आय मम्हणाल्यावर जेवढं तेवढीच पोरं घेणार ना, का एक्स्ट्राचे पोरं घ्याय चालत्यात?
होय होय नाही नाही, नाही नाही तेवढीच.
हा हा.
जेवढ्यांची रजिस्ट्रेशन केलंय, आणि त्याला सगळ्यात मेन, आपलं ऍडमिशन लागतंय
हा हा, ते चेक करताय सगळं असं प्रॉपर.
सगळं चेक करत्यात सगळं.
हा हा.
सगळ्यात पहिला विचारत्यात डॉक्युमेंट
हा.
डॉक्युमेंट बघून मग तुम्हाला तिथं खेळायला देतात की नाही हे
हा हा.
आणि तुमचं झालंय, की टाइम टाइमचा विषय आहे.
हा, मग ते सगळं तयार टाईम किती मिनिटात असतो काय तासभर?
तासभर असतोय.
हा.
म्हणजे ते हेचं, टाकाऊपासून टिकाऊ करायला.
हा हा.
बाकीच डान्सला दहा मि दहा मिनिट असत्यात. हा किटला सहा सात मिनिटं.
हा.
अ आणि, पटनाट्याला पण आठ ते दहा मिनिटं, एवढाच वेळ आसत दहा मिनिटाचा समज, दहा मिनिटं एक सेकंड जरी झाला
हां
तरी, ती टीम डिबार होत्या.
म्हणजे जास्त जायचंच नाही.
नाही, त्यातल्या त्यातच, तेनि हे देत्यात बेल देत्यात, म्हजे तुमचं टायमिंग अ
कमी केलाय पण डिबार.
होय होय होय, खिंडार,, जर समज आता आठ ते दहा हे तुमचं हे टाईम हाय,, म्हंजे आठ मिनिटं पेक्षा जास्त की आणि दहा मिनिटाच्या आत.
हा.
दर आठ मिनिटाला तणे एक बेल देत. कि आठ मिनिटं झालीत.
हां.
मग तो जवा पण किती लेहंदी करायचाय किंवा फास्ट पळवायचा आहे. हे ठरतंय.
म्हणजे आठ ते दहा मिनिटात ज्यात दोन्ही ह्याच्यात कव्हर व्हायला लागतय.
होय, कवर व्हायला.
हा हा.
मध्ये ते स्पर्धकावर डिपेंड आहे.
हा हा.
त तो आठ मिनिटाची घंटा ऐकून पण जर लेहदी काय आल, तर दहा मिनिटाला एक बेल होत्या.
हां.
ती झाली की डीबार होते डायरेक्ट.
ओके हा हा हो. म्हणजे जास्त हे पण करायचं नाही, तेवढ्यात तेवढं मेडियम.
टाईम, सगळ्यात महत्त्वाचा टाइम आहे हो.
हा. तर टाइम मॅनेज करून सगळं करायला पाहिजे.
बरोबर आणि अ मध्यरात्री तीन दिवस असते.
हा.
पण जिल्ह्याला एका दिवसात तुला नाही म्हणलंच तरी अ बावीस काय तेवीस.
हा.
एवढे इव्हेंट करायला लागतात?
किती दिवसात तर? एका दिवशी? मग ते एवढं सगळं असं होतात का? पटापट.
करावं करावच लागतय.
हा मग रात्रीच पण खूप वेळ होत असेल?
आ रात्री सात सहा साडेसहा पर्यंत सगळं हे होतय.
हा हा.
मग सगळया गोष्टी?
अ रात्री कुठे एवढे एवढे सगळे इव्हेंट?
हो.
आम्ही जेव्हा गेलतो ना तेव्हा त्रींचे बारा साडेबारा वाजलेले कॉम्पिटिशन जपायला.
एकावेळी एकाने हो. अ सगळीकडेच स्प स्पर्धा चालू असतात.
हा.
त्यांचं प्लॉट पण कशे काढलेले असतात एका कॉलेजला जर समजल अ पटनाट्यात त्यांचा एक पोरगा हाय. तो डान्स मध्ये पण आहे. मग त्याला . ते मग तिथं त्याच्यानंतर दोन तीन झालेत डान्स मग हे सगळे इव्हेंट जिल्ह्याला हे सगळे इव्हेंट एकाच वेळेला चालू असतात.?
हा.
म्हणजे जे बावीस इव्हेंट आहेत ते सगळे एका
म्हणजे आपल्या ह्यच्या्यासारखं नसतय म्हणजे, आपल्या मनासारखं कधी पण कधी पण केला चालतंय अस काय नाही कधी त्यांनी सांगाव करायच?
त्यानी नंबर काढलेले असतात. त्या नंबर प्रमाण सगळ्याला पण जिल्ह्याला पण आणि मध्यभागी ला
हा हा.
आणि बाकीच्या कॉम्पिटिशनला पण तसंच आहे. त्यांनी पहिल्या चिटट्या काढतात, नंबरच्या त्यात सिलेक्ट कराय लावत्यात. मग त्यात कितवा नंबर आलाय जर एकाद्याचा समाज चिठ्ठीत पहिला नंबर आलाय. तर त्याला पहिलाच करायचं.
हा हा.
हा बाबा तुझी ओळखी तन असली आणि जरास तर तू हे करू शकतोयस मॅनेज करू शकतोयस
हा.
जास्त पण म्हणजे, पहिला नंबर आहे पण दुसरा एक ग्रुप तयार आहे.? करायला, हा तरी पण म्हणलीत कि आम्ही करतो पहिला
हा.
तसं बोलून आपल्याला हे कराय लागतय.
हा म्हणजे दोन नंबरचा ह्यो पहिला केला तर चालतोय.
हा पण ते दोन नंबरचा तयार पाहिजे, की तो एक नंबर ला करतो म्हणून
हा हा.
तो पण म्हणला जर दोन नंबरला मला दोन नंबर आले मी दोन नंबरलाच करणार तर मग तूला पहिला एक नंबरलाच करणार.
हा हा.
तो आपल्यातला विषय असतो ना, कॉम्पिटिशन जे करतात? कॉम्पिटेशन
हा हा.
त्यांच्या मधला तो जे कॉम्पिटिशन घेतलं जातं. जे म्हणजे, अ कॉम्पिटिशनचे हे अस म्हणजे अ आयोजन, आयोजित
हा.
ते काय बोलत नाही.?
हा.
पहिलाच चिठ्ठ्या काढलेला असतात. आणि ते काय लक बाय असत चला
ते त्यांचं मेन कार्यकर्तेवर डिपेंड असतय वाटत सगळं
होय.?
हा हा चालतय, घे मी कॉल करतो घे तुला
चालल